हा हॅलो येतोय आवाज?
हा.
हॅलो हा येते यथं लागला मी हा बोल बोल मी तेच म्हतलब. एक कॉल तसाच गेला माया.
नाही हॅलो हॅलो केलन मी गेल तर.
हा एक कॉल गेला हा बोल. मी ते सगलं मी ते सलं आता लागते की नाही पाच तर पुरे होऊन जातील मग पाहू आता काहून की आता तुले तीस आले आम्हाला तीस आले म्हणजे तीस तीसच येत असतील.
तीस तीसच आहे पुढं रिप्रेस करत आह. असं लिहून येतंय.
नाही हा ते आपण हेजे कॉल करतो. ना तते जानकारी करत असतात त्याची आणि मग ते आपले पण. पण पूजा तुझ्या याच्यात दर्शनच्या याच्यात नाही आलं ते तस.
काय?
ते पैशाच.
हो ते सगळ्यांच्या याच्यात आलं आमच्यात
हा मग तुझ्या भाऊजींच्या हेच्यात आलं ते.
ऐंशी. ऐंशी रुपये पर कॉल ऐंशी रुपये. माझ्या आमच्या सासूबाईंच्या यच्यात, माझ्या सासऱ्यांच्या याच्यावर पण त्यांचे कॉलच लागून नाही राहिले.
मॅसेज.
त्यांचे कॉलच नाही लागत आहे ते काय माहिती आता रात्री पाहावं लागल यांना म्हणील पाहून घ्या. काय. हम. त्याचे कॉलच लागू राहीले याचं चाललं होत मी करतो, मी करतो, माझ माझे नाही झाले माझे नव्वद झाले. म्हटलं तुमचं अकाऊंटच आजुन प्रॉब्लेम आहे मग कुठं हे करता म्हलं जाऊ दे माझंच करा माझेच करा म्हटलं तीस पूर्ण. कुठून आणले त्या नळ्या आता?
बरोबर आहे. ह बरोबर आहे. ह मी आता तेच म्हटलं परत लावून पाहीते म्हटलं इच्याशी बोलून
हे तू अंशूच्या, युवीच्या उचलून आणल्या का ग? पिशवीत आल्या का आपल्या मी तेच म्हणू राहिली, युवीच्या तिथलं इथ कशा आल्या आपल्या घरी नळ्या का त्या खेळायच्या त्या गेम जोळायच्या नळ्या. खेळबांडे हिचे काही राहिले तिथं आणि त्याचे काही आले गाड्यायाच्यात खेळण्यात खेळणे नेले होते ना हिने भातुकली. ह. अय्यो! वाचला शिव वाचला दणकन पडला असता नाही वळला जाय मग नाही. पडला तर जाय मग जा. दुधू दुधू. दुधूनय, दुधूनय जाई दुधू दुधू दुधुनाय. नाही तिथं काही नाहीये ते बघ.
बोलता बरं. काही काही शब्द बर क्लिअर बोलते.
हा. म पा ओ घ्याना, दयाना.
अ. दयानान घ्याना असा काऊन बोलते कोण बोलते असं तुमच्या घरात?
द. मग आमच्या इथ तशीच भाषा आहे आमच्या बाबांची सगळ्यांची मग तेच. हम्म. तसेच बोलतात. आवजाव घालूनच बोलतात आमच्याकडे.
घ्याम द्याम.
हम्म. त्याच्यामुळे मग तो तसाच बोलतो.
बरं आहे म.
हो करतो तसा दीर्घ भाऊजीना ही ओ करायचा तो.
हा.
काका कधी तरी म्हणायचा, नाही तर ओ च करायचा.
बरं आहे ना. ह.
हम. ना ना ना लय पाट आहे आम्हा.
नाना ऑपरेशन करून राहिलेत.
हा तेव्हा कसे अन डोळे बंद करून तर लय शिकलाय, आता डोळे बंद करून चालायचे. पळशील ते ते बघ ते बघ हसू नको बबड्या. मला धडकू राहिला आहे का बघ ते बघ नाही चालू राहिला एकदम माझ्या अंगावर येतोय नाही.
हा. मी टायमिंग झाला ना पाच, पाच मिनिटं पुजा आता बंद केला की मग उचललं ह.
हो हो हो हो. अहं अहं. हा नाही अजून नाही झोप. झोपत मी अजून माही टाई हे झोपल्याशिवाय मी नाही झोपत शिव झोपल्याशिवाय.
हा हा. नाही मी साडेतीन वाजता झोपत असते. मी काही एवढ्या लवकर नाही झोपत.
हा साडेतीन, चारला तो कारण आता सकाळी झोपला तर नाकरा, साडे दहा अकरा वाजता तो आता उठलाय साडेबारा वाजता, साडेबारा पाऊन वाजता.
नाही मी साडेतीनले झोपतच
मग तो साडेबारा पाहून उठला म्हटल्यावर तो आता साडेतीन, चार वाजता बरोबर झोपतो, मग मी झोपते त्याच्यावर अर्धा, एक तास झोपते जास्त नाही.
हा बरोबर.
हम्म. दादा हा दादा दादा दादा. दादा, दिदी, माऊ, नाणी माशी लावते नाणी माशी. काय खल्लं म्हणा तू
तो शिव तो तो खुशहाल भी लय हैरान करते हो भाई घरात.
कोणती शक खाल्ली म्हणा कोणती शख खाल्ली.
सास मीना वट मुंगवळी खाली मुंगवळी.
मा ना आणि माशीने आपल्याला सांगितलं तर मंगवडी खाल्ली आपप करू आपण पण करू संध्याकाळी हा.
म वडी तुम्ही आले नाही, तुम्ही आले अस तुम्हाला दिलेसी मुंगवडी, चकरी. तापलं.
हा केलेलं आहेय दीदी गॅलरीत जात पाय तो दीदी कुठं घुसला पाय? आमच्या घरी आहेय केलेली आहे यावर्षी सगळं केलं मी तिथून पण नाही आणलं तिच्याकडून काही. कारण पसारात आमचं सामान एवढं होत पसारा की बस. आंबे काही तर आमचे ते त्यांना चार दिवस आधीच आणले लवकर. तर ते पिकून गेले होते अर्धे निम्मे तर पिकलेलेच निघाले.
हम्म हम्म.
रस करू करू खाव राहिल पिकलेले आंबे. मग तेच आंबे पिकून पिकुून्रल् तस करोरो अंबे साक कर्डाकुं काही आंबड गोळ आहे ना त्या हम्म आमचं लोनचल मस्त झालंय
हम्म नाही आता आमचे तर काही हे आम्ही आणले होते मंदात क भाऊ अज एक कामावर पेटी भेटली होती आंब्याची
हा हा हा
हा आता नाही आणले मी ना मी आणलेच नव्हते आंबेच नव आणले
त पेटी भेटल्यावर खाली दिली असती ना अर्धे अर्धे तुम्ही वापरला अस खाली दिलेस तन थोडेफार
नाही हो बाई खाली खाली नाही दिले मीन मीन ते रस म सासूच पान होत सत्तावीस तारखेच सुले मीन अ आंब्याचा रस केला तर आता मंजूले बोलवलं होत
पेटरी म्हणजे टोकरी टोक टाईप का टोपली टाईप का ती कामची टोपली
नाही नाही नाही टोपली टाईप नाही आपलं खोकं चप्पलचं खोकं असते ना त त्याच्या याच्यात येते दहा किलो पाच किलो
मग किती चालत
आम्ही न आणलो होत कंपनीतून दिलो होतो त्या भाऊजीन
हा पण किती पाच किलो दहा किलो
पाच दहा किलोचा होता म मध्ये
हा का हम् मग एवढे सगळे म्हटल्या दोन दोन तीन किलो तर तास रस लागलाच असेल
हा मंग तेहर शिअस भाऊजी भाव भावना हो अ तिची एकादशीवररी भावनाची मंजू मंजूच्या पोरी आम्ही सर्व
मग मी तेच म्हणत एवढे एवढे सगळे म्हटल्यावर दा हे दोन दोन वडीस किलो तर लागलेच असते
हम्म मग त्या भाऊजींना हा मग रस बनवला हो मी न आंब्याचा आणि मग म अंशु न कापून कापून खाल् म्हटलेच होती ती आणतच राहते ण गो मी मानलेच नव्हते ज भौजनी म्हटलं होतं ते भजन ही काही चांगले आंबी ह खट्टी अस अस घेतलेच नाही घेतलेच नाही त्यानी तिथूनच भेटली कंपनीतून मस्त होता आंबा केसर आंबा होता गोड होता आणि पिवळ्या दध मामा होता मस्त
जाऊते झाली पोराची हौस एकदा स आणून भरपूर दिवस खाल्ले मग काही आमच्या घरी पण नाही आणलत आम्ही फक्त अख्खा जीला आणलं आमच्या घरी त्याच्यावर हेच चालू आहे आमच इथं बी आता काल फिरायला गे होत आमच्या आईथ तिथं तर बायकांना घेतल्या म्हण सगळ्यांना दहा रुपयाचे पाच दहा रुपयाचे पाच वाटे होते पण आमच्या घरीच मी नाही राहततेकडून आणलेले तेच आणलेलं आहे ते पिकू राहिले म्हट काही र आंब्या सारेच झाले ते मग त्याच्यामुळे मग त्यात साखर टाकून तेच रस घ मी तर खात नाही तुम्हाला तर माहितीय मी को खातणे ति जे इथं बी होते ते काप काप खाय म्हण मला एवढं काही त्यायचं नाही नाही बा
हम्म हम्म हम्म
फळलं एवढं हे नाही म्हटलं
ह हा ह हा
च म्हणलं एवढं काही हे ना म्हटलं त्याच त्यांचं ते फिरायला जायचंच फिरायला नाशिकला जायचं नाशिकला जायचं फार सहा सहा वाजता आले ते पण तिन फोन ला ते बसली ना ते भर राहि सगळे दुकान उठून गेल्या जायचं का नसन तस य ते आम्हाला म्ह उठा म्हण आ आवरा येतील म्हण ये त कशाच सहा साडेसहा झाले साडे सहा वाजले आले त्यात कपडे बदलाय आणि खराब दिसती टी शर्टुस द्री घाला हे करा म्हण टाकून दिलेली टी शर्ट काढून घातली त्यांना तणती बडबड करायला लागली ते म्हणे मी सांगत त ड्रेस काढू काढून देऊ का तर नाही म्हटले म्हणे राहू दे राह दे मगकड बा ग पार ते तिकडून आल्यावर रात्री मग फिरून आल्यावर जाय टेरेस वर पाहिले नाही दो करणार बा एक वर जाऊन बसले पायन मग वर गेले मग आम्ही गाडी काढून पार रस्त्यावर उभो गाडीवर आणि दोघांना कवर टेरेस वर जाऊन बसले
कश आले ते टी शर्ट पाज
कमव
हम्म
आले मग सात वाजता तर भरून निघालो आम्ही पवणे सा साडेसहा पवणे सात वाजता मग तिथून निघाल सात सव्वा सात तर तिथं झा आले त्याच्या आता गल्ली बोचे तू गल्ली बोचेेतून तिकडून तिकडून कुठून कुठून मग काय ते अरे मग आमचं काय म्हणणं होतं मन नाही प हे म्हणे आता गवून बंद करते पूजा घालू नको णे नाईट पँ्ट टी शर्टच घा पहिल्यासारखे मग नाईट पॅन्ट टी शर्ट घ्यायची होते मला मग त्याच्यानंतर आणले मी पॅनटी गिंटी पाहू म्हटलं टी शर्ट पाहू फुलबाईच्या व आपण दुसरीकडे कस गेल आपल्या गावात तर भेटतात म्हणा पण मग आता त्याच फिरता फिरता घेऊन घेतो पटलं, आवडलं, कमी भावात
मग तुम्ही दोघी ना बहिणीनं गाडीवर जायला पाहिजे तुूनच तिच्यासोत जायला पाहिजे
आता मी काय म्हटलं, जागोजागी ना फेसबुक वगैरे पाहिले सेलगील पाहीले ऐकले सेल ऐकण्यात येते नाशिकच खुप येतय ॲड वगैरे फेस बुक तर मी तिला म्हणलं राधाताई म्ह अगं पूजा आम्ही मागे गेलो तर आम्हाला लय शोधलं म्हणे मी बी यांना म्हणतो मी बी पाहतो तर तर म्हणे आम्हाला भेटलेच नाही म्हणे ते सेल मग दुसऱ्या दिवशी ते भाऊजी गॅरेजचा काही सामान आणायला गेले म्हणे तर म्हणे अरे आपण एकच गल्ली सोडली त्याच्या पाठीमागच्या गल्लीत गेलो असतं तर तिथं होतं म्हणे ते सेल त्या पाठीमागून त्याच्याच पाठी मागून होतो म्हणे म्हटलं आता माहितीय भाऊजींना पाहिलेलं कुठं काय सेलगील हे ते आता ते तिथलेचय फिरतात तर म्हणलं एक काम करू जाऊ दे म्हणंल भाऊजींचं शनिवारी काम थोडें हे असतं म्हटलं नाही तर मग एखादे पाही काम कमी असलं ज्या दिवशी त्याविशी आपण जाऊ म्हटलं राधाताई
हमं
जाऊ म्हटलं फिरून येऊ म्हटलं आपण मग पाहू म्हटलं नाशिकले से सेलगिल बी पाहू म्हटलं काही आहे म्हणलं मला बी पाहायचंच आहे म्हणलं सामान हे घ्यायचंच आहे तर पाहू म्हटलं मग याच पाण्याची बॉटल या फोडून टाकली होती शिवणं ते बहुजनने बॉटल आणा बॉटल म्हणल आता तो काय दूध घित तो पिणार की बॉटल आणा